नमस्कार
नमस
कशे आहात
मजेत कशी आहात.
मी पण मजेत आहे माझं स- संस्कृती म्हंजे आपण म्हणजे खूप छान टॉपिक चालेल कारण आपण वाचन संस्कृतीबद्दल विषय म्हणजे चर्चा करूयात कारण वाचन संस्कृती अन् वाचन ही खरोखरच एक चांगली सवययें पण आजकाल ना मोबाईल टी व्ही आणि सोशल मीडियामुळे लोकांचे वाचनाकडे थोडे दुर्लक्ष होताय. तुम्ही वाचन संस्कृती म्हणजे वाचन करतात का?
हों वाचन करतात ना! आणि हों म्हणजे खरे आहे पण वाचनाची सवय ही व्यक्तींच्या सर्वांगीक विकासासाठी विकासासाठी अन्यथ महत्त्वाचे आहे त्यामुळे वाचन संस्कृती जपलीच पाहिजेल आणि तो अरे म्हणंजे पुस्तके, वर्तमानपत्रे, मानसिके आ आणि तो इतर ज्ञान वर्ध आणि साहि ते नियतीन म्हणजे वाचन ही सवय म्हणजे वाचन संस्कृती आहे.
बरोबर कारण आजकाल लोक म्हणजे थोडे ते अं सोशल मिडियामुळे वाचनाकडे दुर्लक्षत म्हणजे ठेवायें पण पूर्वी लोकांच्या घरात वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके, आणि म्हणजे कथा कादंबऱ्या म्हणजे संग्रह असायचा. कारण मोकळ्या वेळेत लोकं पुस्तकं वाचत असत पण त्यामुळे वाचन हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होता कारण वाचन संस्कृती म्हणजे किंवा पुस्तक वाचणे नाही तर नियमित पण चांगले साहित्य वाचण्याची आणि त्यातून ज्ञान विचार व संस्कार घेण्याची पण सवय होय. म्हणजे वाचन केल्याने खरंच आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये काही ना काही आपण घडू शकतो आणि वाचल्या आपण पुस्तके वाचल्या पाहिजे कादंबऱ्या वाचल्या पाहिजे वर्तमानपत्रे आप पण वाचली पाहिजे तर आपल्याना नॉलेज वगैरे म्हणजे जे काही आपल्याना समजत नाही ना ते आपल्यांना समजत आपल्यालनां वाचता येत तर हे आपण पु स्तक संग्रहालय पण वाचन संग्रहालय हे केलंच पाहिजे आणि आपल्यांना वाहनांची संस्कृती हि आपल्यांना लहानपणापासूनच राहायला पाहिजे तर आपण मग खरंच
अगदी बरोबर लहानपणापासूनच गोष्टीची पुस्तके घ्यावी तरने तो जर काही हि वेळा वाचण्या साठी राखून ठेवावा आणि तो फालकांनी मस् तर स्वतःही वाचतांनाही सवय ठेवावी आणि पण पुस्तकाचे महत्त्व अजूनही कमी झा म्हणजे कमी झालेले आहे नाही पुस्तके शांत कृती पणे विचार करायला आणि विषय सखोल समजून घ्यायला मदत करतात आणि नक्कीच म्हणजे वाचनामुळे तर कल्पना शक्ती वाढते आणि स वादळ स्कोश तेलय सुधारते आणि तो नियमित म्हणजे क्षमता कि किस होते.
बरोबर म्हणजे त्यामुळे हां जीवनाचा एक महत्वाचा भाग होता पण वाचन संस्कृती म्हणजे केवळ पुस्त पुस्तके वाचणे नाही तर नियमितपणे चांगले साहित्य वाचण्याची आणि त्यातून ज्ञान विज्ञान आता विचार संस्कार घेण्याची पण सवय होईल कारण वाचण्यामुळे ना आपले ज्ञान वाढते कारण विविध विविध विषयाची माहिती मिळते इतिहास, विज्ञान, समाज पर्यावरण, कला, साहित्य म्हणजे अशा अनेक क्षेत्राविषयी आपण पुस् पुस्तके वाचन माहिती मिळू शकतो पण वाचनामुळे ना आपल्या भाषेवर ही चांगला परिणाम होतो. आता नवीन शब्द समजतात शब्द संंग्रह वाढतो आणि आपले बोलणे व लेखन अधिक प्रभावी होते कारण आपल्यांना प्रॅक्टिस नाही राहतना म्हणजे आपल्याना आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नाही राहत की मी हे वाचू शकत नाही ही आपल्याना भाषा आपण बोलू शकत नाही. कारण नवीन नवीन शब्द समजत नाही शब्द संग्रह पण असत नाही आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नाही राहत पण आपण जर वाचण्यामुळे आपण जर वाचलो ना तर त्यांना खरच फायदा ही आहे आणि भाषेवर ही चांगला परिणाम होतो म्हणे शब्द पण समजतात शब्द संग्रह वाढतो बोलणे लेखन म्हणजे लेखन पण आपण करू शकत नाही ना तर आप आपल्यांना जास्त प्रॅक्टिस वाचनामुळे लिहिण्याची जास्त प्रॅक्टिस होते. म्हणजे तसेच आपण वाचनामुळे विचार करण्या ची क्षमता वाढते आता एखाद्या विषयाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागते म्हणजे त्यामुळे आपली कल्पनाशक्ती आणि निर्णय क्षमता ही विकसित होते म्हणून आपण मला वाटते की आपण मुलांमध्ये वाचण्याची सवय लहानपणापासूनच लावली पाहिजे कारण पालकांनी मुलांना गोष्टीची पुस्तके बाल साहित्य आणि ज्ञानवर्धक पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
अगदी बरोबर आणि तो रोज थोडेसे वाच वाचन केले तरी त्याच्या मोठा फायदा होतो आणि म्हणजे आणि तो काही प्रमाणात ते खरंच आहे की तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे पण पुस्तकाच्या वाचन ही जगात कोणतीही गोष्ट घेऊ शकतात वाचनाला. दैनिक जीवनाचा भाग बनवते आणि विविध विषयाची पुस्तके वर्तमानपत्रे आणि तो मानसिके वाचून ज्ञान वाढव म्हणजे वाचन ही संस्कृती आहे आपली
मला वाट ते खर आपण म्हणजे अगदी खर कारण पाहिल स्वतः पुस्तक वाचत अस तील ना तर मुलांवर ही त्याचा चांगला परिणाम होतो आणि घरात वाचनासा अति शांत जागा आणि छोटासा पुस्त पुस्तकाचा संग्रह वाचला तर तर मुलांना वाचण्याची आवड खरच निर्माण होऊ शकते म्हणून आपण न्हाय ना ज्या आपल्या घरामध्ये अ मुलांवर हे संस्कार आपण पाडयला. पाहिजे आणि वाचनाची संस्कृती ही आपणल्या घरामध्ये राहिलाच पाहिजे आणि आपण जर पुस्तकाचा संग्रह म्हणजे आपण एखादी ठिकाणी आपण म्हणजे एखाद्या कोपऱ्यामध्ये पण वाचन संग्रालय बनू शकतो तिथ आपल्या वाचना म्हणजे ते पाहून आपल्या वाचनाची आवड पण निर्माण होऊ शकते कारण शाळांची ही वाचन संस्कृती वाढण्यास महत्वाची भूमिका आहे आता शाळां मध्ये चांगले ग्रंथालय प्रस्थावित आहे. आता विध्यार्त्यांना नियमित ग्रंथालयात जाण्याची संधी मिळायला पाहिजे म्हणजे शाळा कॉलेज म्हणजे जिथे पण पुस्तकाची संग्र म्हणजे पुस्तक संग्रहालय असतं पण तिथही मुलांना तिथं जायला पाहिजे पुस्तक संग्रहालयचे पुस्तक वाचायला पाहिजे ही एक खरंच वाचन संस्कृती पाहिजे आपल्याना.
अगदी बरोबर आणि विद्याच्यांचे शब्दग्रह वाढवतो भाषेवर म्हणजे प्रभु त्व नित्यने एकाग्रहता वाढते आणि खूप रशी म्हणजे परीक्षेत चांगले यश मिळण्यासाठी मदत होते आणि तो वाचनामुळं तो नवीन माहिती मिळते. विचारांची व्यक्तिपती वाढते आणि तो बदलच्या जगाशी निवडून घेत. प्रेम, विज्ञान, इतिहास साहित्य प्रेमानंदी पुस्तक आरो विषयी पुस्तके आणि चांगल्या कथच कादंबऱ्या वाचन. वाचत यायला पाहिजे.
बरोबर, म्हणजे आपण जर विद्यार्थ्यांना नियमित खरच ग्रंथालयामध्ये जर ती तर खूपच छान गोष्ट आहे. अ म्हणजे जायलाच पाहिजे ग्रंथालयामध्ये आणि शाळामध्ये आता वाढ वचन स्पर्धा पुस्तक प्रदर्शन पुस्तक परीक्षण, आणि म्हणजे कथाकथन असे क्रम आयोजित केले जातात. तर तिथ विद्यार्थ्यांना भासण्याची गोडी पण लागेल आणि म्हणजे पुस्तकं वाचली ना तर खरच आपल्याना कार्यक्रमामध्ये पण आपल्याना वाचण्याची संधी भेटते आपल्याना म्हणजे एक छंद असतो. कारण छंदही असतो लोकांना की वाचण्यायचा कारण आज आजच्या डिजिटल युगात ई बॉक्स आणि म्हणजे ऑडिओ बॉक्समुळे वाचन अधिक सोप सोपे झाले आहे. कारण मोबाईल किंवा टॅबलेट वरही पुस्तके वाचता येतात. पण हे खर आहे पण डिजिटल साधनाचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे, सतत मनोरंजनासा साठी मोबाईल वापरण्यापेक्षा काही वेळ ज्ञानवर्धक साहित्य वाजण्यासाठी दिला तर त्याचा नक्की नक्कीच फायदा होईल, कारण रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे वाचन केले ना तरी हळू-हळू वाचण्याची सवय लागते आणि सुरवातीला आवडते. त्या विषयाचे पुस्तके वाचली ना तर अ तर वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचावे आता वाचनामुळे तणाव ही कमी होण्यास मदत होते. ते चांगले पुस्तक आपल्याला आनंद देते, बरोबर
अगदी बरोबर आणि घरात म्हणजे छोटासा पुस्तकाच्या कोपरा तयार करावा दोररोज म्हणजे ठरावी क वेळ वाचण्यासाठी ख घ्यावा आणि तो मुला बरोबर वाच वाचन करावे आणि अगदी बरोबर तो वाचनामुळे तर स्वयमानता समजून त पण आज तर सृजनशील वी साधनाचे वि तास सुरू होतात. आणि आजच्या चर्चेतून मला समजलं की विचारही केलं केवळ म्हणजे समस्यां निसून ती एक म्हणजे समृद्धी संस्कृती आहे.
हो, कारण वाचनामुळे ना म्हणजे तणावी कमी करत होतो, आणि चांगले पुस्तक आपल्याला आनंद पण देते पण नवीन वि चार देते, आणि कधी-कधी कठीण परिस्थितीत योग्य मार्गदर्शनही करते. आणि पुस्तक हे खरे तर आपले चांगले मित्र असते. कारण ते आपल्याला ज्ञान देते पण त्याबद्दल तल त्याबद्दल आपण काही मागत नाही, पण म्हणजे किती सुंदर विचार आहे. म्हणजे म्हणूनच समाजात वाचनाची आवड वाढवणे हे गरजेचे आहे. कारण प्रत्येक प्रत्येक गावात आणि प्रत्येक परिसरात चांगली सार्वजनिक वाचनालय असावीच. पाहिजे, कारण लोकांनीही वाचनालयात नियमित वापर केला पाहिजे. कारण आपण पुस्तके खरेदी करून वाचू शकतो. पण मित्र मैत्रिणी मध्ये पुस्तके देवाणघेंवाण करूनही म्हणजे करू पण शकतो. आणि आवडलेली पुस्तके इतरांनाही सुचू शकतो. पण मला वाटते कि एक दिवस एक पुस्तकाचे पान, अशा छोट्या उपक्रमापासून सुरवात म्हणजे केली ना, तर वाचन संस्कृती खरंच मजबूत होऊ शकते
हो, एकदम बरोबर आणि तो ज्या समाजातात वाचन संस्कृती मजबूत असते. तो-तो समाज ज्ञान संस्कार आणि प्रगतीमध्ये तर नेहमी पुढेच असतो दोरोज किंमा त काही पाणी तरी वाचायला संकल्प करूया, आपण कधी क करायला पाहिजे
बरोबर, कारण अशा छोट्या उपक्रमापासून सुरुवात केली ना तर तरी वाचन संस् ख मजबूत होऊ शकते कारण वाचन हे केवळ करमणूक नसून व्य व्यक्तिमत्व विकासाचे एक प्रभावी साधन आहे. कारण वाचनामुळे ज्ञान वाढते भाषा समृद्ध होते विचारशक्ती आणि माणूस अधिक संदनशील मज म्हणजे समुजदार बनतो म्हण पण स्वतः वाचण्याची सवय लावली पाहिजे आणि इतरांना वाचण्यासाठी प्ररित केले पाहिजे म्हणजे आच्याला तर मग पण आजपासून आपण नियमित वाचन अ म्हणजे नवीन वाचन करण्यात मदत करूया आणि म्हणजे संकल्प करूया की आणि कुटुंबातही वाचनाची संस्क कुर्ती निर्माण करुया कारण वाचल तर वाचाल आणि वाचनातून ज्ञान विचार आणि प्रगतीचे मार्ग खुला होतो कारण आजची आपली चर्चा खूपच छान झाली
म्हणे मोबाईल ला थोडा वेळ बाजूला ठेवया आणि पुस्तकांना आपला मित्र. बनूया आणि प्रत्येक घरात वाचन संस्कृती रुजवूया आपण.
बरोबर म्हणजे खूप छान ह म्हणजे आनंदाची गोष्ट आहे कारण की वाचन संग्रहालय वाचन संस् प्रकृतीमध्ये खरंच आपलं ज्ञान वाढू शकतो- आणि आपण स्वतः आपण काहीतरी करू शकतो? कारण वाचनामुळे ज्ञान खरच आणि भाषा समृद्ध पण होऊ शकते विचार शकते विकसित होते आणि माणूस अधिक संवेदनशील समजदार बनतो म्हणूनच आपण स्वतः वाचनाची सवय लावली पाहिजे तुम्ही लावा खरंच या चार चार फूट फॅन झालं नमस्कार
नमस्कार